हो.
हां बोला.
काय करताय?
काय नाही. तू काय करते?
काय नाही. मग काय चाललंय बाकी?
बाकी काय नाही. आमच्याकडे भात लावणी चालू आहे. तुमच बर आहे.
आमच मस्तच. आमचं मस्तच आहे.
हो, मग आलीच कामावरून?
हो.
हम्, मग आज काय डब्याला नेलं होतंस?
चपती, भाजी.
हा काय. बोल मग. बाकी. आज कितीची ड्यूटी होती?
आठ, साडे चार.
हा काय.
हम्.
बोल मगं.
कर मग फोन बरं. हम.
बाकी काय चाललंय.
कंटाळा आलाय. गोळी खाऊन झोपायच.
अरे बोल बोल. जरा बोल.
बोल काय बोल.
बोल. मी ना एक म्हणजे ऑनलाईन हे मागवलं हो त. गं कंगवे लाकडी
हा.
तर मला पहिले एकशे नऊ रुपयाला दिसले होते. तर मी म्हटले, ठीक आहे. ऑर्डर करू सॉरी नाही पहिले नाईंटी सिक्स ला होते नंतर नंतर ऑर्डर करते. नंतर एकशे नऊ झाले म्हणले ठीक आहे एवढं काय नाही म्हणजे हे असेल ना डिलिव्हरी बॉयवाल्यांसाठी नंतर एकशे तेहतीस झाले. म्हटलं जाऊदे ठीक आहे. आता एकशे सत्तर झालंय मी ऑर्डर कॅन्सल केली मी म्हण वा पडत त्याची ऑर्डर म्हणे लोक मला ते कंगुवे पाच कंगवे होते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टाईल मध्ये म्हणजे मोठ्या जाताचे वारके जाताचे् वारके जाते. त्यांचे तर म मी कॅन्सल केली ऑर्डर म्हणत मरत आहे तिकडे नाहीत म्हणते मम्मी मला शिवाय झाले
बरं
ब ब ऐक नाही जोक झाला ग मी रोशमी गानायला गेले होते आ म्हणजे आणि काय झालं तिथं ती रेशनिंग देते ती बाई आहे ना तिच्या हाताला ना एलर्जी उ आली होती? आणि आमच्या गावातले काका गेले होते ते शेलार काका म्हण कोणतरी होत तर ते गेले आणि त्यांनी काय विचारलं की तुमच्या हाताारला काय झालंय तर ते बोललेय की मध्ये ते आचोरी होते ते डॉ क्टरांनी गळ्या दिल्या शांत झोपायच्या तर त्याची एलर्जी उठली माझ्या मनात काय विचाराला माहिित माझ्या मनात काय विचारायला माहिितय का की डॉक्टरांनी बरी कायम झोपायची गोळी नाही दिली आणि तेवढ्या ते काका ते बोलले मला हसलं येत हो. नाही एवढ्या माणसां समोर मी माझा ह कस तरी कंट्रोल करते. ्रोल करते होतच ज हजल म्हटलं ते मरुद
आजतकं डेंजर चेंज झाला माह आहे का आम्ही आज आज एस एस ला होते नाही कमी तर ओटीत बारा आणि अकरा माझ्याकडे होते आ ह् आणि इथला दोन कन्सल्ट्रं असत एकवटी देील प्रेसिडेंट असतो आमच्यासोबत नाही का आणि आम्ही अस त्याच्यामध्ये एक पेशन घेतला आम्ही एक काहीतरी, फिफ्टी फोर इयर्स ओल्ड फिमेल होती. आणि तिचं वेट होत वन ट्वेंटी प्लस होत आणि म्हणजे असे आमच्या इथले जे सिस्टर वगैरे ते असे बोलत होत आम्ही सर्वेजण. म्हणलं पैशं कुठांय हेवी हे. बे डऑक्टर ऑलरेडी आपल्या एवढा छोटा आहे काय करायचा. नाही का आमचं असं असं चालू होता आणि त पैशांनी ऐकला
ह
होतलं डेंजर पेशंट कस म्हटलं हो तुम्हाला काही कळत नाही आम्ही म्हणलं? तुम्हाला अस बोलोच नाही मॅडम तुम्हाला असं काही बोलोंच नाही आहे. आम्ही आमचं डिस्कशन चालू आहे. इतकं बडबडली ना बापरे! खूप डेंजर होत
मला पण ते दुपारच हसून हसून मला सारख हसायला येत होत. मी जो पण तिला बघत होते तो पर्यत ओठावरती तेच येत होत काय ही हानती का काय मला बहुतेक मारायची
हा का
हम्म बोल म-
बोल म
कालच्याला विनायक चतुर्थी होती तर मी म्हंटलं की सकाळपासून मी पाळली मी विनायक चतुर्थीला नाही नॉनव्हेज नाही खायचं? आणि ताईनी चिकन बिर्याणी बनवली आणि मी चिकन बिर्याणी
ए खाली ती पप्पा मला असले ओरडले नाव ते ह्याच्या पुढेच हो तो कोणता वार बीर पाळला तर तू आहेस आणि मी आहे.
आज कोण? हॅलो!